हॅलो हा बोला
अ बोला की काय नाही आहे कि इथ गावामध्ये आहे
हा हा मग डेकोरेशनचं वगैरे तुमचं स्वतःच आहे का
होय होय स्वतःच आहे
हम्म हम् हम् बर बर मग ते याच सीझन मध्येच होत असेल गणपतीच्या
हो नाही ल म्हणजे डेकोरेशनण बलून्स वगैरे असतील थोडा बेबी शाहर अनिव्हर्सरी वगैरे हा इव्हेंट प्लॅनिंगच सगळं आपण करते अ ती गणपतीच्या ह्याच्यामु ते गणपतीच करतो म्हणजे त्या सीझनमध्येध्ये
हा हा हा मग बाकी कि त्याने प्रवास वगैरे काही होत नसतील का काम कंटिन्यू असल्यामुळे कुठे जायचं वगैरे
नाही नाही त्याचा काही विषय नाही आपलं म्हणजे अ सुट्टीचा वगैरे काय विषय नाही या म्हणजे जेव्हा काम येईल तेव्हा आपण करते काय एवढे
ह ह मग ट्र्रीपला वगैरे कुठे जाताय का नाही
ट्रिप ला वगैरे जाते जो आता मागण्या मागच्या महिन्यात गेलेलो गला राजधानगरीला
होय राधानगरी डॅम ला
होय
हा हा पाऊ पाणी भरपूर असेल ना त्यावेळी पण गेल्या महिन्यातच म्हटल्यावर हा हा
परमिशन नाही दिली जायला तिथं
नाही जास्त पाणी असेल तर जाऊच देत नाहीत ना ते हम् जा सगळीकडे तसं जा असतं पाणी जास्त ज्या ठिकाणी आहे तिकडे म्हणजे जास्त तं जाऊन देत नाहीत इतर वेळ चालते पण
होय होय मग तुम् कुठ ग केलता का नाहीट र पला
आम मी नाही लास्ट टाईम गेलो होतो पण आता सध्या तर का नाही सिंधुदुर्ग ह्या साईड वगैरे गेलो होतो तिकडे पण काय ते समुद्रात अ होय कोकण साईडला पण ते पण समुद्रात ते भरती वगैरे असेल तर त्या वेळात जाऊन देत नाही ना बाहेरूनच हो मग ते हच्यावर बघून किल्ल्यावर वगैरे जाऊन देतच नाहीत मग भरती असेल तर नाहीच ना मग बाहेरूनच बघून हा बाहेरूनच बघून मग आम्ही परत रिटर्न आलो को मग ते गण गणपतीपुळे वगैरे सगळे हे साय्या साईडच करून आल मग
हा म्हणजे ते गणपतीपुळ्यात मच्छीलाय बघितला लागणार
कुठलं
गणपतीपुळ्यामध्ये आहे की मारलेश्वरच्या जरा पुडत
मार्लेश्वर बघितलंय पण कुठलं म्हटलं
मच्छलय मच्छलय हो ते मोठ मासे हा तिथे सर्वे माशांच हे हो ते काय म्हणत त्याला जू
सकारच्या आहेत का
हाा त्यांचे औषध षध आहेत तिथे
हो नाही नाही ते नाही बघितलं
म्हणजे मोठमोठ्या माशांचं हे आहे तो
हा हा हा मी नाही बघित हा
ते
पुरातन काळातले वगैरे अस हे करून ठेवले असतील त्यांनी
वय वय ठेवली ती
हम्म ते नाही बघितलं आत्ताच मी ऐकतेय तुमच्याकडून
त त्याले बरयदी
होय बघितला वाटत तुम्ही सगळं
होय
हा हा हा बघूया आता परत कधी त्या साईड ला गेलो तर मी जाऊ नऊ हम्म मग अे फ्रेंड फ्रेंड सोबत जात असाल काय फॅमिली सोबत
ेन सफर पण जाते फॅमिली सोबत
हा हा हम्म हम्म हम्म
तुम्ही काय करता तुम्ही म्हणजे सध्या काय करता
सध्या घरीच असते मी मी ऑफफल् टेक्निशियन आहे डोळे चेक करते
ह हा हा
नंबर वगैरेच्याच चष्म्याचा पण सध्या त्या लहान बाळ लहान असल्यामुळे घरीच असते
हा हा हा
हम्म म्हणून मग आता मला पण प्रवास कुठे अस ट्रिपला वगैरे जाता चालेल लास्ट टाईम मि हासपीटल हॉपिटलमध्ये ज्यावे जॉई हो त्यावे मग फरी फिरायला गेलो होत अस बाकी मग नाहीच मग ते तारकर्ली बीच वगैरे त्या साईडला
होय ते पण भर येलंय
हम्म छान आहे स्ुबा वगैरे काय केलते काय तुम्ही
नाही नाही आपल्याला म्हणजे ते काय आवडत नाही आवडं जास्त
आवडत नाहीय होय हा हा नाही आम्ही पण नाही कधी केली ते जरा पोहायला येत नाही त्यामुळे जरा जास्तच भीती ना ते पूर्ण खोलीवर नेतात स्कूबाला
होय
समुद्रात हम्म ते तरी भीतीच असते पाण्यात
आणि कधी काय होईल का सांगतायेत नाही हो त्यामुळे कस
हम्म घरचे एकदम पाठवत्यात अगोदर याच्यावर आणिय तिकडे गेल्यावर होय कुणाच काय होईल पहा सांगता येत नाही परवाच बघितलं नाही ते ट्रीपला वगैरे पोरांचं वगैरे काय काय झाले आता तर हा आता तर सगळेच भ्यायला लागलेत खरं ट्र्रीपला वगैरे जाताना जास्तच झाले ना ह एक वर्षात होय
जास्त करून कोकण कोकण साईड लाच जास्त होत
होतत हा नाही तिकडच कि नाही काय काय वेगवेगळेंच व्हायला लागले ट्रीप ला गेले वारीत पण आत्ता परवा झालं
वयवारीत पण झाले दो दोन जण काहीत मृत्य मृत्यू झालाय दोन जणांना
हम्म तेच ना सगळ्याशी
होर तुमचं गाव कोणतं
अ मी आंबेवाडी कोल्हापूर अ तुम हम्म तुम्ही
ूरमध्ये आहे कोल्हापूरमध्येध्ये जाय
होय हा हा हा हा हा सुतार कुठं आहे तुम्ही राहायला
इथ म्हणजे कोल्हापूरमध्येध्ये म्हणजे इथ ज म्हणजे राजानाम पुोल
होय हा हा हा बघूया अखादी डेकोरेशन हवा असेल तर तिकडच येतो मग थांब
हो चाचा सांगा की काय एवढं आहे का नाही
हा हा माझे पण मिस्टर स्लायडिंग विंडोच करतात सुतारच आहे आम्ही पण
तराच आहे
हसण्याचा आवाज बघू कधी आलो तर येतो भेट द तुमच्या दुकानला
चालते लते
हा हा
म्हणजे आमच शॉप नाही आहे आपण म्हणजे डायरेक्ट ऑल ओवर जाऊन करते हो
होय हा हा हा
आपलं म्हणजे डेकोरेशनच वय हा डायरेक्ट हॉलवररती जाऊन केली म्हणजे कोणती डिझाईन आहे काय सगळं बघून
हम्म हम्म हम् करुूनच येत या अच्छा बघूया बड्डे वगैरे काय असेल तर मग तुम्हाला आता परतच्या वेस सांगाला येईल ना हम्म चालते चालते
बरोबर मग तेच बोलत होत की
हा
आपलं सीजनच गणपती ज पण असल तर सांगा काय
होय होय सांग नकी सांगते सांगते नक्की क तेच म्हटलं ते कंटिन्यू असलं की मग तुम्हाला पण कुठे जायला होत नसेल ना म्हणून म्हटलं प्रवासा काय मत आहे तरी एक दोन दिवस जात य का ते असं जास्त दिवस असेल तरी पण जातय
अ म्हणजे कस म्हणजे अ ते हच्यावर असत किंवा म्हणजे डेकोरेशन म्हणजे कुठं करायचंय काय करायचंय
हा हा आणि असं बाहेर तुम्ही गेला आणि त्यावेळी तुम्हाला अस डेकोरेशन वगैरे आलं कल तर मग काय करतय हा
हो अर्जंट आलं तर करते की आपले पोर आहेत हातााताली.
हा म्हणजे त्यांना सांगून तुम्ही करून घेताय तुम्ही बाहेर असला तरी असं-
भाऊ पण आहे आपला भावाला घेऊन करते.
हा हा हा चांगलाय.
भावा भावा आहेता आपला फर्स्ट इयर ला-
हम्म हम्म हम्म.
मग ते पण असते आपल्यासोबत.
होय बरं बरं बरं. चालत चालत तेच म्हटलं. बाकी मग आणि कुठे दुसरीकडे फिरायला वगैरे गेलता की नाही.
हिराला वगैरे इकड सिंधुदुर्गला जाऊन आले. मा लोनला जाऊन आले गणप- पुढे तिकडे जाऊन आली पर तर राधानगरीला. ऊनले
हम् हम
रामलिंग जाऊन आ परत सातेरी सातेरी डोंगर-
हा हा हा ते सातेरी बघितलं मी सातेरी नाही बघितलं म्हणतात छान आहे पण ते- सु वरती खूप होय होय होय इकडून जवळच आहे ना कोल्हापुरातून. जवळ आहे. हा ते नाही बघित सगळे म्हणतात जरा छान आहे म्हणून बघूया आता. आत्ता चांगला असते का बघायला.
होय आता पाऊस पण पडालाय एक नंबर असलत.
हा हा हा वरती आहे ना खूप असं.
हो म्हणजे लई एवढं वरती नाही सोडा जायला रोड आहे.
हा हा जायला यायला चांगला आहे ना हा हा हा.
फक्त काही ठिकाणी फक्त काय वाटा ये होय होय फक्त काही काही ठिकाणी फक्त पाय वाटा आहेत तेवढ्याच
वरती जाताना असेल मग मग पाय वाट आहे ते हा हा. मग चालत जायला जास्त लागतय का असं काय नाही गाडी जाऊ शकतास वरती पर्यंत
जाऊ शकते की गाडी म्हणजे निम्म्यापर्यंत जातेया.
हा हा हा. अच्छा होय हम्म.
पण भार आहे आपलं राऊतवाडी धबधबा.
हा राऊतवाडी बघितला मी राऊतवाडी हम्म.
तिथे जेवण वगैरे कराला चालतय बघा.
व्हय. ते काय नाही मा रावठवाडी धबधबा बघितलाय पण ते नाही गगनबावळा ह्या साईडला पण गेली मी. तिकडचं ते.
गगन पावडे इकडे कुठे गेला तुम्ही.
गगन बावडा बघितलाय कि ते आणि ते एक आहे बघा ते ज्योतिर्लिंग आहे बारा एकाच ठिकाणी ते पाण्याचं हा
व्हय व्हय छान आहे छान आहे. नाही ना बघायला ती
ते पण छान आहे मस्त आहे मध्ये ह इतकं सुंदर जायलाय एवढ्या हातमध्ये छान असेल एवढं असं वाटत नाही. छान आहे तिकडे बघायला ह. हा हा कुठला?
उदरगड.
हम्म हम्म मी नाही मला माहित नाही.
बरं माहित नाही का इकड जवळच आहे इकडून
होय
होय कोल्हापूरून एक तीस चाळीस किलोमीटर असेल
हम् काय नाही बघ
जायला जरा वेळ लागते पण भारी्याय येत बघायला
होय हा हा ते तुम्ही असं मुलं मुलं जर असं फ्री असतात ना बाहेर त्यामुळे तुम्हाला जाणं सारखं होते ते लेडीजला कसंसं म्हणजे कधी तरच वेळ मिळेल तेव्हा असं जायचं होत त्यामुळे हा हॉट ठिकाणी असं जात नाहीत ना लेडीज म पोरं कशी असतं रिंग असत कुठं जायचं तर ठरवतात आणि पटकन जातात काही नसत त्यांचं जाय विकावे हा मग ते तसं लेडीच होत नाही जरा ऍडजस्ट करून कुणाचं काय कुणाचं काय असतं त्यामुळे मग होत नाही ते लगेच.
वय
चालते चालते करते परत परत फोन क तुम्ही करा ओके चालेल हा